हॅलो काय करता?
काय नाही बसलोय निवांत.
होय का. ऐक ना उद्या ना आम्ही सगळे नाही माझी मुलं आम्ही सगळे. उद्या वॉटर पार्क ला जाणार
बर
मग त्या संदर्भात तुला कॉल केला होता. फोन केला होता की तू पण येशील?
हो येते कि.
तुझ्या पण छोटी मुलीला घेऊन ये.
हो हो. चालल येते कि. किती वाजता जायचं?
अ दहा वाजता जाऊया. म्हणजे अकरा पर्यंत पोहोचतो.
बर झाल बाई चालेल. अ आणि कुठे जायचंय?
सातार मध्ये जाऊया जानकी वॉटर पार्कला.
अ चालेल. आणि ति फी वगैरे किती आहे त्याची माहती आहे तुला?
म्हणजे एका माणसना पाचशे रुपये फी आहे तिथे. मुलांना सोडून. त्यांना पाचशे लहान मुलांना नाही घेत.
बर चालेल
हा.
हम्.
चालते मग उद्या जाणार आहे मग तेव्हा तुला मी कॉल कर. फोन करते सग घरात न निघताना आणि मग आपण
मग जाऊया.
मग येतू मग आपण जावे.
हो हो आणि रिटर्न किती वाजता याच तरी
सहा वाजता सुटतोय म्हणजे सात आठ पर्यंत येतोय आपण.
बरबर चालेल चालेल चाल तर घरी सांगते ममी तस.
मग काय होत ते मला सांग संध्याकाळ
हो हो चालू येत चालू ते हा हा चालेल ल.
से म